एकाच नंबर एच नंबर
अरे भाऊ तुमचं जेवण झालं काय तर मग तोपर्यंत पा म बोल पुण्याच्या पाच दहा मिनिटं करा लागतात फक्त आपल्याला जेवनजल
अंग्रेज हो क जमानी कडर
डुगर डु डु अरे फन लू आहेणार याच्यात बोलाय लागते ना बो कोणत्याही विषय कख त डुकर
गम गम
अंगो मान विडकू
हेन
घेऊन झालं हनो ह हनो हनो ऊ नक बाू कला दिन म्हणजे आहे काच्यांद पैसे भटतात कार्य प्राप्त केलं क को एक एकदा दोनन उपाय्यत एक त्या ल शख बगेल नाश मजा आ पर मिनिट एक रुप भेटत का पर मिनिट नाही कार्य झालं की म्हणूनहिे भेटतात एक कार्य झालं क रूप माझे पाच मिनिटं कमावते ठिका जिंदगीचे एक रुपयासाठी ते ज तिच्या पैकी एक होत ना कपडे फाडून बस सँड लंगडा- शला म दु भट पल
दिल्लीलीलील्लीली - ब ह बई सच म त्याला जास्त तर काम पोटता मचीकडे बर काम आहे मग मी लिहिलाय सपांन
कालच बाघा ना आपन कायला मोबाइल दिला ह कारण ग बोल म्हणते म्या काल द्याला मी मोबाईल त्यांना दिला हाती- कारे हो गॉगल कायला दिला तर तीला बघायचं होत ना. टाकला होता रे डबलला नाही रे टाकला नाहीरे. झाला एक रुपया कट. आता या कॉल वर किती भेटता? या कॉल वर किती भेटता? कॉल वर नाही दहा कॉल करायला लागते. किती रुपये साठ रुपये. साठ रूपये मला वाटले लई होते. हम्
झाली असतील मग आता वर तो बंपवायला मग आता सारखे का आपल्याला.
पाहू ना आता काय करतील ना.
भूक लागली काय?
श म देत नाही शु
झाला ये तिसरा मिनट झाला. हम्म
कती मिनट तीन चार.
साडे तीन मिनिट नाही झाली त्यात.
क्या आपको पता है हमारे पाास क्या है अंग्रेजो के जमाने डुकर हे हमारे पास ये काला डुकर है हमारे हमारे पास.
काली डुक्कर. हे डुक्कर फुकर हो चो काय
हॅलो कहा लगाया फोन? कोण बात कर रहा हे. आपका नाम क्या आप कहा से हम टॅक्टर चौक से- बुकुळ
अंग्रेजो के जमाने काढू बस एक मिनिट राहिला. एक मिनट झाला की कालू मग दाव.
अरे मला त सोमान हरिदास नसरता फोन आला.
सुम्यान. इंग्रजात असं वागतात. सुमंध म असतात ते.
अंग्रज क जमाने का डूपूर ए डोकूरजी पिक्चर डाउनलोड करली आपने मोबाईल मे डुकूर कोणसा पिक्चर आहे नवीनला भूत बंगला भूत बंगला डुकूर. सुविधाय कितीला दिवसाूनला आहे तो कमारला. हा दोन जीपीचा पिक्चर आहे. पासा की पाहिला श देट देच बंद करते आपला अनलिमटेड अनलिमिट आहे. हो.